हो
आा हॅलो
इचछा हॅलो एक मिनिट फोनला होत ुसर आहे तर कट होतेवढ अ
म
ह मा सिद्थम
कुणाला लावणार आहे
का काय नाही हॅलो
हॅलो
हा बोला हा म्हणत
कोड बणत
अरे ते बॅटरी वालं रे ते्हा पैसे सांगणारत ना किती
हा तच जाणार तुमं काय झालं त्याच
ते जय ते अजून पैसे सांगायचा किती परवा ठरवा म्हण तेरा हजार पाचशे रुपयाे मध्ये होत होत तेरा हजार पाास
मग मम्मा पप्पा ना म्हणा एवढं पैश क घालण्यापेक्षा बाारी येते न विनतात
क किरपला
म्हणजे स्ट स्टार्टिंगला तेरा हजार तेरा पंरा हजार
बरं ह चालेलते कोण भरणार
तू
अरे अजून त कामावर फिक्शन नाही काम कर मी इथं घेणार सगळं जबाबदारी आहे आणि काम का आता कोण सांगायच हो म तथले तर करायला पाहिजे मणा घ मग इथले कराय
वघड ह्याला सांग वीस तीस हजार खर्चात येून सांगायला हो त्याला
तुमला सांग
त्या मिस्तरीला पण तुझी टाकी बदलणार बॅटरी बदलणार आहे तला
कोळ गेरीव
सांगा बघच फक् पाला तस मला नवीन गाडी घ्यायच्या घेऊ दि नाही म
कााढ घयस नि खाय भाो मणाले येल ते करू दयच एवढं
हो आता का मता दिने ब बाटरी बसून क तुला दोन वर्ष तरी गाडी घेऊन जात ना
हे त्या भाऊ म्हणा ह लागणार त्या शेवटी या लागतेच दोन वर्षपठल्या गणी का लोकलला तरी ठेवायचं असं म्हण त तूझ्या करला म्हणाणज समजा सासूना कायच काम सांगितलंय अण्णांचं कायच काम लागलंय
हम् नवीन गाडी घेतलीस की जुनी मला देणे
इ मस नडगयतीव बट्री
तुझं तू बघतेय का अग
ह होय होय टोला अधी गाडी इ तुकठ घेऊन जाणार
मी जेथ शिकायला त्या तिथ आनंद आहे म्हणजे मी घेऊन फिरतो तथल्या तिथं हम्म
आह
हम्म
कि आता झाले की बॅटरी बसले ह चिकल ना ब कोण म्हणले
घरात काय सांगणार होते कुणाची गाडीये?
हा कसा आहे? चांगल्या मैत्रिणीच आहे म्हणा की, हा! त्याला गाड वेड आहे रे, तर गाडीचा विषय काय आहे? लागल तुला लागलं तर काय करायच?
कसाला लागतेय मला? मी पडणार तुझी गाडी मला येत्याच बा पोहचवता तुझी गाडी य त्यात मला
येतेच कि मग नाही कोण म्हणले?
मग ते सांगल. ते म्हणे, तुझी गाडी मला भीती वाटत नाही, कारण हलकी्या आणि व्यवस्थित चालते.
हा. हा. ते हाइच, हाइच ते हाइच.
बदला, तर बघू सांगायचं मम्मीला चार दिवस तर तुला पण लागते ना? काय करणार मग तेव्हा
हम्म. थोड दिवसाना आणि मग दुसरी घेईन त्या डाऊन पेमेंट भराया मम्मी ला सांगतोय भरतोय महिन्याला हम्
काय तरी सां विचारणार होतो मी तुम्हाला?
हा
विसरलोच.
हम्
ह सांगणार होतो विचारणार नव्हतो.
काकाला आणायचंय आज हे सांगणार होतो.
कव्हा? आज, सोमवार काल होता.
सोमवार परवा दिवशी
परवा दिवसी होता.
काल तुला सांगितला ना काल कुणालास पाहुणे बी होते मम्मीन सांगितल.
राहिलं की ते तस थांबून घेतात.
त्यांना चोवीस ऑक्सिजन थेरपी द्यायच्या होत्या मग त्यातल्या दोन राहिलेल्या
म ते नाही मग सगळं इन्शुरन्स मधन झालं नव्ह
बाकीच तर इन्शुरन्स मधन झालंय या थेरपीच इन्शुरन्स मधन का झालंय माहित नाही ऑपरेशन तर इन्शुरन्स मधन झालय
महिना म्हणल्या जवळ जवळ दीड दोन लाख रुपये केला म्हणायच
बाय जास्त ऑपरेशन त्यांच चार का किती तिला झालात
साहेब सहा लाख रुपये झाले पॉलिसी किती वर्ष झालं बर आली आजकाल
काका बर होतोय सोड त्यांचं ऑपरेशन पॉलिसीत नच झालय. पण थेरपीच त्यातनच ते कणी काय तुला माहित आता तुच हॉस्पिटलमध्ये कामाला आहेस.
कॅशलेस क्लेम मला माहित नाही सोड पॅकेज असत्यात रे टोटल पॅकेज करत्यात कारण हॉस्पिटल
बहुतेक पाच लाखाचं होत्त वाढत.
हा पाच लाख रुपयाचं पॅकेज पाच लाख मध्ये जे सगळं त्यांचं ते असते तेच्या मंजूर होत्या तेव्हा दाबून लावत रे सगळं डॉक्टर लय मिळवाय लागल्यात पैसा देण क्लेम मध्ये एवढा पैसा मिळवाय आणि अफाट मिळवाल्यात
हम
कनी त्यांचं जे असते रेट खरं रेट जिथे लोक लावत असत्यात नॉर्मल आले आणि ऍडमिट झाले त्यांना तेच लावत्यात प्लस करून त्यात लावत्यात आणि इन्शुरन्स तर प्लस म्हणजे झाले किती जवळ जवळ दोन टक्के रक्कम जास्त ठरलं काय काय असेल ते वीस टक्के रक्कम दया शंभर मदल
हो आता घरला आणनार आहेच झालं चारच्या पुढ येणार आहे वाटत
हम्म
बघू आता घरला आल्याव महिन्यान आज बघणार त्यांना
पक्केचं
असं पहिल्यांदाच झालंय त्यांनी एवढं किती दिवस घरापासून लांब आहेत.
हो आल्यावर खरं चालण अवघड फिरणं अवघड बोलण
नाही त्यांना व्हीलचेअर
होय ते आणि परत आणि बाथरूमला यायला त्याला
तेच कमळ कस लागेलच सांगितलं ते खर
हेच की परत ग्रेबिलां कणी उभारून जायला पाहिजे हम्
आणि त्यांना बोलायला कुट येत. तय अजून येत नाही बोलायला बोलत्यात पण त्यांच्यात तोंडापाशी कान घेऊन जायला लागत
आता फिजिओथेरपी घेतील. म्हणजे
हो चालू आहे रे दोन्ही पण चालू आहे.
हा बर ते आणि सेन्सेशन काय येत्यात कितपत येत्यात सगळं बगत्यात. किती वेळ झालंय बग दहा मिन म
काय?
म स्वराज बघून काय करणार पप्पा आस का झालय म्हणल्या वर
नाही बघ घेऊन नेऊन आणलय की त्याला दवाखान्यात
काय म्हणला
काय नाही म्हणला त्याला सा त्याला माहितच आहे ना ऍडमिट केलं तेव्हाच सांगीतलय त्याला बर नाही बाबाांना म्हणून
म काय म्हणला त्यो
काय नाही म्हनला ताप आलाय काय बाबाांना म्हणतोय
तुला तो कनी तो कणी एवढा हट्ट करत हुता कनी तिथं काका असायचं नाही तेव्हा रोज का तर खेळणं पाहिजेत बाबा का आलं नाही म्हण रडणार आल्या आल्या त्यांना घेऊन जायचं खायला हेच पाहिजे तस रडायचं असं करायच तस करायचं करायचं असा म्हणजे हट्टी हुता खायला पण जेवायला नको मला तेच करून दे मला हेच बनवून दे असं होतं जस तात्याला ऍडमिट केलंय कणी तू एकदा पण रडलेला नाही मला बाहेर फिरायला घेऊन जा म्हणून रडला नाही आहे किंवा हे करा म्हनून रडला नाही आहे किंवा दुसरंच काय खायला जे जेवण करून देतात ते खातो
चांगलाय त्याच्यासमोर बोलू नका हे
नाहीच की त्याच्या समोर कशाला मग सगळे म्हणालेत किती समजूतदार पना तू पोरग्यान किती समजूदार पणा दाकवलाय
होय शाना हाय ते
लहान आसून
हम्म
वाईट वाटतय र तेच्याकड बघितल्यावर म्हणजे लहानपोरग असलं तरी तो आतल्याआत कायतरी झुरत असेल कणी मम्मा पाहिजे बाबा आता आंटी तर पंधरा दिवस नाहीये तेला तीस तारखेला गेल्या अंटी
आता कोण आजी तेन त्यांच्याकडे असते व्हय
आता घरात तर आमच्या पशीच कॅस
दुसरी काकी नाहीच नय
अजून नाही लग्न मम्मीच की
हम्म म्हणजे घरात लग्न झालेली जोडपी दोनच बाकी सगळी आजा आजी
आत्ता होय आत्ता दोन हायत
तुमच पप्पा आण ते ते अंकल पा झालं आणि कोण लग्न झाल्याल नाही नाही सगळी गावात
आमच्यात पाच जणांची लग्न झाल्यात पाच काकांची लग्न झाल्यात
मग
तिघांची राहिल्यात.
हा
पाच सहा सात आठ आठ जण आठ काका आहेत मला पप्पांना धरून.
आठ.
हो
चांगला.
आठातल्या पाचांची झाल्यात तिघांची राहिल्यात
हंम अ
पाचातली तीन कुठं आहेत सांग मला?
एक मुंबईला हाय हे आपलं. पुण्यालाय पुण्याला. एक शिरोली एसफ. मामा हाती आमच पाचातली किती किती?
तिघं जण दोघं हिथहाईत आहेत बाकी तिघं.
एक पुण्याला हाय बरोबर. आणि अ एक हित डी मार्ट पशी. करेक्ट हाय अ या ताटात हाय नव देव
ते आमच्या घरातलं विचारलं. माझ्या पप्पांच्या सख्या काकांची मुलं विचारालेत.
मुल भहायत वय एक काका तो पुण्याला आहे बघ माहितय. एक विरोली शिरोली
नाही आमचं मम्मीकडची पाव्हणं आहेत शिरोलीत.
अ शिरोळला मम्मीच गाव हाय अ पुण्याला एक घरात असतील आणि रिमाडपाशी काय नाही म्हणतीस म्हटल्यावर. कुठलं गाव आहे आणि काही नाही. हा याला बुदगवला.
पुण्याला आत्या हाय काका नाहीये.
ऑनलाइन आहे काय अ ज अ अ ज ह महाल.
तिथं पण आत्या हाय काका नाही हाय.
ह तर बाबा ह